बोल ना काय करते.
काही नाही झाले का जेवण?
हा झाले ना. तुमचे?
आमचे नाही झाले आजूक. हा हा स्वयंपाकावर तर तिकड डब्बा करून द्यावा लागतो ना.
हा हा
हव तिकड डब्बा करून दिला. बेसन पोळ्या केल्या. ते खिचडी केली.
होता. पण तू
नंतर ऊन आलता ओ कॉल
आलताा का?
हा नंतरुन आलता. हो.
आता डबल केलं जाईल का अजून तो?
हा येतो ना माया याच्यावर कोणचा तरी कॉल प्राप्त झाला बाई.
हा आ तुला कधी येईल कोणी
एक कॉल आसच गेला माझ्या या्याच्यावरचा.
हा माझ्या याचा वर आता तुला दोन वेळेस लावलं ना त्याच्यावर सेकंदच दाखवल नाही आता तिसऱ्यांद परत लावन आहे
काय म्हणल्या
आता तुला पण मी कॉल केला होता ना?
हा
त्याच्यावर म्हणजे आता तो तुला आला पण मग मग इकड उचलला गेला नाही तो
हा हा हा हा तेच ये जणू मग.
हा तेच असतील ते
हम्म
हम्म
तुम्ही कुडशिक राहत्या ओ.
आणि इकडं शाईच्या पाठीमागं बाई
तिची चिची झाडा पशी का?
हा, हा चिची झा झाडं पशी
दोन तीन चिचीची झाडे आहे पा
एकच आहे हा ते शाहीची पाठी माग दोन, तीन आहे
हा
तू माया्या जात येताना पाहिल माय मला
पण मी नाही पाहिल ना तुम्हाला
हा आ मी त्या दिवशाल हा एवढं बोल आणि
हा
म पण तू जायल होती गावाला म्हणजे मायार जायलच तू
हा, हा मी तिकडे गेलते जावा
हमं
काय बनविला स्वयंपाक
स्वयंपाक पोळ्या अन पालकाची भाजी
होव का
ह् दुःखं दुःतं कायकते ते जेवयारले्या त्या
हा दुकत हो त्यांच पायर झाल्त त्यांना
हा
मग तिकडच गेलं ते डब्ब ते घेऊन
हा का बरं सकाळ सन हका ज ते डब्बा घऊन
का म्हणलं
म्हणजे सकाळी पण जात म्हणलं ड्बा घेऊन
हा सकाळी मी जाते आजचे दिवस देव म्हणलं
ह का
हम्
म्हणजे मम्मी पप्पा दोघंच असते ना तिकडे
नाही नाही मम्मी जहात पप्पा ग मी राहते ना हो
बाकीचं काय चालूच पोच काय नतो
पासरवजताच आहे
हां, हा पत रोजचाच पाऊस आहे कपडे वाळत नाही बाहेर निघले जात नाही
हा
हा तू किती जणीला कॉल केले.
मी फक्त ते अंजिलताईला केला.
येत तुम्ही.
बस आणि एक कॉल ते प्राप्त झाला तर त काहीच कॉलिंग नाही होईल झिरोच मिनिटे येईल एक. ह.
नाही आता येईल का मी कट झाला का मग मी परतला येईन तुझा
हा
चलता आलं तघू चल नाही तर मग सकाळी बघू आंटीला करायचं आहे नाही एकजण
हा आण तीला करू आणि ते अंजलीताईची जाव आहे का त्यांना करी ते एक कॉल हम् झालं, होऊन जात होऊन जातेय मग पाच
हां मी आंटीकूनच नंबर घेतला मला आंटी नी म्हंटलं द्या मग असंल तर
हम्म, तेच म्हणलं तुमच्याकडं माझा नंबर कस काय?
नाही ना आंटी कुण घेतला मी.
मी आंटीला विचारते का ते कोण म्हणलं मी ओळाखते का त्यांना..
सागर पण ओळखतो पण मग असं तूम आमचं बोलण नाही असं झालं फक्त.
हा हा. जाऊ द्या आता फोनवर तर झालं ना.
हा. भांडी ते सगळं आवरलं तुझं झालं जेवण?
जेवण बाकी ना. पोर झोपले का?
पोरं जेवणं करतेय गं.
हा का!
हम्म.
किती तुम्हाला पोर?
दोन मुलं येत मला.
हा.
हा.
अटीचे झाले जणू पाच कॉल?
हा झाले असेल ना आणखीन मला एक केला अंजलीला केला, तुला केला हो
हा मला केलता.
आणि तिच्या जावला केला असल सनाला केला वाटतं?
ते ना ते आत्ता कार्य ऍप खोलले जणू.
कोण?
ते न ते अंजलीताईच्या जावनं.
हा का!
हा.
काही सांगता नाही येणार गड्या मी तिला केला नाही कारण की तिला दुसऱ्यांचा कॉल येईला होता ना.
हा.
ती कि त्या कॉल वर बोलत होती.
त्यांचा मला मला फोन येऊन ग्यालता, म्हणे हाय का म्हणे तुला टाईम कॉल करते म्हणे दहा मिनटं बोल म्हणे.
हा हा. अग दहा मिनटे नाही होते कही पाच पाच मिनटं स सात मिनिटातच कट होऊन जातो आपोआप.
नाही हो मी ते अंजलीताईला बोललं होते दहा मिनिटाच्या पुढं आप म्हणजे आम्हीच कट केलता, दहा मिनिट झाल्यावर.
आता मी अंजलीला बोलले तर तो आपआप सात मिनिटान कट होऊन गेला.
हा.
हा, मग आणंटीला बोलले तर मी पाच मिनिटच बोलले.
हा का होव का!
जेवणं करायचं असेल तुला आता?
हा जेवणं करायचं हे गेले बाहेर. येतोनी.
ते जे वाारलं त्यां लेकर बाळ काय ग.?
दोन मुली दोन मुलं.
मुलगा लहान आहे.
हा.
हम्म तुमचा दादू कितवीला आहे?
आमचा एक दादू समजा दुसरी गेला या वर्षी आणि एक सिनियर. के जी ला येत ना आणि पाच वर्षाच.
हो का?
हम.
एका पोरीचं लग्न व्हालय एका पोरीचं नाही वईल त्यांच्या. ह पोरग असन अकरावी बारावी ला आणि एक‌ असन तिसरी चौथी लाअसन एक.
हा.
हम्म.
गेली प आई प दुख करतोत दुःख न आलं का काय.
दुखण्यावरच
हो आरमीट होती ती दवाखान्यात?
हा.
हा का हा का
अस वाटात नाही बाई जा दुपट बस चबया. ह मग काल माहिती झालं काल आताच आम्हीश आशाक्का ला विचारल होत.
का.
किती तीन-चार दिवस झाले ना?
काय म्हणल्या?
तीन-चार दिवस झाले ते बाई ला वारून.
हा तीन आज दुसरा दिवस आहे काय. राख तिसर्या दिवशील होती ना?
हा हा तिसऱ्या बोल. हम. तुझ्या बचत गटात नाव दिलेलं ग.
नाही म इकडं अजून हेच नाही झालं आधार कार्ड‌.
नाहीय का.
नाही.
करून घ्यायचं ना मग.
हा करून ते मला आधार कार्ड ला दर्शक प्रॉब्लेम आहे त जन्म तारीख म
हो का चुकीची हाय का?
किची पण ते व्हाईनच नाही ना ते म्हणत टिशर न व ना ते म्हणत जन्म नोंद.
हा बाई आता असे कुठा न ते पहिल्या नोंदण्या नाही.
तेच ना हे ग्रामपंचायत म तर तिथ नाही.
हा.... मग माझं पण तेच झालत बर का जन्म मग माझे. म्हणजे ती दोन हजार नव्याण्णव ची जन्म नोंदच नव्हती ग्रामपंचायतला.
हा.
मग माझी दिशा आहे तिशी वर्ष मजे जन्म तारीख एक आधार कार्ड पहिल्या वर्ची. त्याच्यावरच आम्ही बनून घेतल. म्हणजे प्रत्येकाच्या वर हीच जन्मतारीख राहणार म्हणला आमची कारण की आता नाहीच आहेत कुडून आणणार म्हणला आम्ही...
हा मग माझं बी मग.. जर टिशूवरच म्हण टिशून लात म्हण त्याला जन्म नोणी लाती म्हण... पण टीशी नाही घ्याईन ते लोक...
माझी ना तिकडला आधार कार्ड होतो लग्नाच्या अगोदर आधार कार्ड नव्हतोच पावती होती...
हा...
तोस निघलत...
मग माझ्याकड बी ते ढोस न राहात का हो...
हा हा हा...
त्याची हे पावती जन्म तारेकणते त्याच्यावर ते चालान का मग...
चालत अस बहुतेक ते.. कारण त्याच्यावर बरोबर अस... त्याचेर बरोबर आता...
करताात तुम तिकून कॉल
सूला
हा...
किती मिनिटं झाले कोण आता...
नऊ...
हां का....
का बोलता एक मिनट...
तू त्याच्यातच राहते आहे कार ॲपमध्येध मी तुला लगेच कॉल करते.... लाग तोक्णे कोणुभई
हा लगेच क पण...
हा त्याच्यात बर का आम्ही नंबर...
लगेच करा म्हणलं काय म्हणल्या.
आ..
काय म्हणल्या तुम्ही आता....
मी म्हटलं तू कट कर मी लगेच एकूण नंबर दाबते...
हा त्या का नंबर सांगाचा...
नाही नाही नंबर आहे ना...
हाय का बरोबर करते करते...
हा हा हा हा....